हॅलो, हॅलो
हॅलो
काय बोलायचं त्याच्यावर आता ती काय म्हणाले त जे बोलतेय कध करणार
ह कन सेशन ज आपण बोलत कॉलेज
होय रेकॉर्ड होतच की
तस
आता आपल्या ट्रान्सस्क्रीप्शन ज येते क नाही ते रेकॉर्ड केलेलंच असते ते सगळं हा
होव ना
अगं टास्क आलात की ट्रान्सक्रिप्शनचं
ह
तू टास्क तुझ मोबाईल झाला
धर बघ
तर घर बाहेर मी अजून ख सेशनच नाही केलं आणि कसं येणार मग म काय कन्व्हर्सेशन करायला पाहिजे मग येनार ना
नंतर मग अं काय बोलायचं फिर
हे बोलायचं इकडचं त इिकडचं आता सामोर समोर बोलायला ते मोबाईल घेऊन बोलायचं म काय
किती मिनिटं बोलायचे तस धा धा मिनटं बलायच धा धा दहा मिनिट धा मिनिट
धा मिटचं बोलायचं तुझ मोबाईल
केला असल कि बघायला आल्यावर परवा फोन केलता ना
हम्म
मग परवा फोन केलता झालय हम्म फोन केलता त्याला दिवाळी पैसा नाही का मग पैसा दिला पैसा दिला पैसा वा बोल भारी बोल हरी हॅलो हो हॅलो मावशी का टाकतील म्हणाव हॅलो ये त्याला देऊ नको फोन हॅलो म्हनु हॅलो हॅलो मम खाल्लास काय मम्मम
आधो गेलाय काय आता
वा दिवा थांंब देते थांब मावशीला दिवा देते विझला
केवढा दंगा बघा के ह्याचा.
ते जा दिवा देऊन या जा दिवा लावायला जा तिकड जा तिकड माऊ तिकड पळा पळ.
हे रेकॉर्ड होतात कॉल काय आजं काय नाहीय आपण आपल्या म्हणजे जवळच्या व्यक्तीला अ जे आपण वळकीच असत म्हणजे आपल्या नातेवाईकांना त्यांना त्यांना नंबर देऊन त्यांच्या सोबत बोलायचंय. म्हणजे मला पण जे माहित नव्हतं मला वाटलं त्या ग्रुपवरल्या कोणाच म्हणजे ग्रुपवर कोणकोण आहेत त्यांचा नंबर घेऊन त्यांना फोन करून त्यांना त्यांच्यासोबत टास्क कंप्लीट करायचा असं मला एकटी केलेली सोड याच्यावर बर त्याच्यावर
म्हणजे
ग्रुप मधली हा हा ग्रुप मधली कसं अननोन नंबर आहे म्हणनी पहिला तुम्ही ऑनलाईन राहावा कोण कॉल साठी अवलेबल आहे का अस तस मेसेज ग्रुपला टाकायची मग त्या मॅडम म्हटल्या की अ असं कोण करू नका तुमच्या तुमच्या ओळखीचे कोण असतील पाहु म्हणजे जे पाह नते कोण किंवा तुमच्या जवळचे मित्रमैत्रीण कोण असतील त्यांना ऍप डाऊनलोड करून घेऊन. त्यांच्या संगत हा ऑनलाईन त्यांना यायला सांगा ऑनलाईन राहायला सांगा आणि त्यांना कॉल करून त्यांच्यासंग बोला दहा दहा मिनिटं असं सांगितलं. तरी मी करत होती कॉल कॉल थोड एक एक जण मग ते आता स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलं असलं मेसेज टाकू नको कोण अवेलेबल आहे का? कोणाला वेळ आहे का? असा मेसेज करायचा नाही ग्रुप वर. आता आता कोण करत नाही सोड. मला मध लई अन्नोन नंबर वरन कॉल आलेल ग्रुप वरल्या कोण तर केल्या असतील म त्या.
पिन ऑनलाईन राहता पण कॉल या लागला. म्हणजे मी ऑनलाईन असलं तरच घेणार मग बोल की. काय बोला?
बोल कायतर बोल.
पोरगा ला देवू पोरग बोलतय बघ.
तेवा्हा गेला तो आधी आता गेलाय? गेलाय का नक्की? भारगवला घेऊन गेलाय? अ? क कसं गेलंय?
ह् गाडीवर न गेला अस दादू खुठे गेलाय ग?
आता्या घेऊन गेलाय ना मघाशी
हे घेऊन गेलाय माझ्या मगाशी तर
स पड की, पड की ह बोलते अस हातात घेऊन बाई, काय होते आता? अजून पाच मिनिट बोल, करायच कस आणि? हा
बास बास
हा चार मिनट
अजून माझं लय मग पूर्ण करायचं, अजून दहा कॉल घ्याय पाहिजे
कुठं गेला? काय संडासात गेलाय बघ. अगं पोरग्याला घेऊन गेलाय तो ह् तुलाच घाल, घाली तर शिडडीत घाल दाखवू का तुला पडशील दाखवु हरी हम्म हम्म हम्म
अजून एक तीन मिनट
मी कसं करायला त माहितीे काय? चालूच ठेवायच कॉल, रेकॉर्ड नाही करत मी बोलत नव्हता. हे असच चालू ठेवून टाकायचं.
तर बोलायचं का काय तर तेवढं आपलं रेकॉर्ड हे राहते नाही म्हणजे, हा बाई टास्क केला.
मग का ते ब्लँकच येते मग काय उपयोग? त्यांनी ऐकतात थोडंफार असलं रेकॉर्डिंग तर ते पाठवतात ट्रान्स्क्रिप्शनला. मग उगाच तू असंच ब्लँकच पाठवल्यावर मग काय करणार आहे त्याने. पूजीला एक लावलेलो कॉल. आणि ती कशाला असत्या वयत
ते काय असत का तुमच
तिला तिला काय वेळ भेटतोय तिला ह्यायला अ ब तो फिराय लागलाय बघ तिथं तो हम्म
परवाच म्हणणार हो
म्हणालाय वय गेलतास तू कुठ कुठ फिरून आलास. अं
बोल बोल धर
तू बोल हॅलो हफा हॅलो हफा अयो पफा पफा हलो अफा अफा किती शहाण आहय गं माझ पापा पापा तिथं कसं आवाज आलाय. पापा पापा का बा येत कनी आवाज बोल बोल बोलकी पपा पपा ह ह ह ह ह कस येतय आवाज फफा फफा फफा फफा कुट गेल फपा ममम खाल्ला का ममम पाणी पिला का पाणी आणि गाडीवरन भूर होय जाऊन आला का मला दुकानला घेऊन जाणार खाऊ खाऊ घेऊन देणार हा कुरकुरे पाहिजे शांडग शांडग पाहिजे मला मला पाहिजे सांडग हा मला पाहिजे पा सांडग
शेनशन पाहिजे काय बुट्टी भर
नको नको शांडग पाहिजे
सन पायद
नको ंडक पाई ज म्हणतेचिसेन पा चांड ग ग चांड शांड ग
ह हांला
सांड ग पाहिजे मला
्यावीच मी कॉल म्हणजे
म ते भाऊ कसं बसत ग बघ तिथ बघ
इ
ला पिंकीलाच डाउनलोड कराला पिंकीला सांगे मी पाठवलेल मेसेज ते केला क नाही काय म फोन लावलेल की तवा तीच लावलेली फोन तिला पाठवल्यावर मला म्हंटली हा करतो करतो म्हंट प्ली म्हटलं करून घे डाऊनलोड आणि मला मेसेज कर म्हटलेलो तर कुठलं करत्या त्यानंतर काय केलीच नाही माझ फोन बी केली नाही कायारगा नक जाऊ तिकडं बऊवालाय भाऊ येते बाबा जायचं नाही कुठं जायचं थांब राहू दे चालूच दमडम वा झा आलाय म्ह बग बोल कि हम्म दमदम आत- हॅलो माझा आवा त ना मा दवाली ना आा हां दमदम वाजाल ना खलीला बला
आरी
पण जा तु जा गंदंद
हरी
मी त हाय की जा तु
हरी हरी
हरी हरी काय करलास
शेर आहे शियाले काय
पला डमडम नंद डम डम
ज हम्म
अर एक झालं की एक एक झालं की क